हॅलो हां हां बोला.
हा हा काय चाललंय मॅडम
काय नाही बसलेय तुम्ही.
काय ना बसलेय काम चालूये.
झालं जेवण.
हा जेवण झालं आताच शॉप मधून आलोय जेवण झालंय. तुमचा कॉल लावतते त्याला लॉग दे हा घरी आले.
हां हां हां काय बोलता
तुमचा कॉल लागत नव्हता. मला मी ट्राय करत होते.
हा हा हा नाय हा नाही ते नेटवर्कचा प्रॉब्लेम होता ना त्यामुळे.
हां
हां झालं आज तुमचा उपवास नाही.
उपवास आहे भगर केलंय भगर आणि शेंगदाण्या ची आमटी काय बोलतात त्याला वरी तांदळाचा भात
हा बरोबर ती भगर काय अस ते आता मला एका मैत्रिणीन पण सांगितलं.
भगर ये वरी वरीच भात असतं ना हा भगर त्याला वरीच्या भात त्याला बोलतात वरीच माहीत आहे ना वरी
वरी हा माहितीय आईने दिली आई करते वरीचा भात
हो का हा मग त्याच त्याच असतं त्याला त्याला भगर बोलतात तिकडे हा म्हणजे आपले नाशिक वगैरे साईड आहे ना त्या साइडला भगर बोलतात ते हा त्या साइडला बग आपल्याकडे वरीच ब वरी
हा हा हा नाही माझी मैत्रिण पण बोलली भगर बोलतेय गेलेलं तर मला काही समजलं नाही हां हम्म
त्याला बोलतात म्हणजे तेव्हा वरईच्या तांदळाला भगर बोलतात ते
हां हां हां, तुम्ही पार्लरचे हे करता ना.
काही पार्लरची माहिती पाहिजे का.
सांगा थोडी माहिती.
काय सांगू कशाबद्दल सांगू फेशियल बद्दल कि कशाबद्दल मेकअप बद्दल.
हा नाय माझी फ्रेंड विचारत होती की. अ क्लीनअप चांगलं असतं की फेशियल.
फेशल बेस्ट असतं. क्लीनप अ हा क्लीनअप पण बेस्ट असतो पण क्लीनअप पेक्षा फेशल चांगलं कारण त्याच्यात एक्स्ट्रा मसाज मशनरी मसाज येतो म्हण फेशियल चांगलं असत हा नाही तर क्लिनअप ला कसं. अ नॉर्मली क्लिनसिंग केलं जातं.
हा
हे हेच असतो ना म्हणजे. फेशियल ला पूर्ण म्हणजे क्रीम वगैरे येतो. असं आहे त्याच्यात फक्त क्लिनअप मध्ये क्लीन केलं जातं फक्त ब्लॅकेट्स वगैरे हे ॲनि मीलस. केलं जात बस एवढंच असतं ते.
बरोबर बरोबर मग तुम्ही असं. मग तुम्हाला असं जास्त कुठं फंक्शन असलं का मग तुम्ही काय करता सिम्पल मेक. मेकअप करता की, असं, पार्टी मेकअप वगैरे.
स्वतःसाठी. फंक्शन जसं असेल हा फंक्शन जसं असेल ना जिथे आपल्याला कोणत्या. अ लोकांच्या त जायचंय किंवा काय त्या हिशोबाने करते माझं. कारण जर आपण जर गावालाच जाणार असलो कुठल्या. आणि तिथली लोक कशी असतात म्हणजे नॉर्मल राहणारी असतात हं म त्यांना जर आपण पार्टी मेकअप करून गेलं तर ते बरोबर मग, त्याना, वाटणार, म्हणून त्या हा. त्या हिशोबाने मग ते चर्चा करतात मग त्या हिशोबाने मेकअप करते माझं तर जस जस जस फंक्शन आहे. त्याप्रमाणे मेकअप असतो माझं.
हो बरोबर मग तुमच्या इथं आयब्रो. करायला वगैरे सर आई, येत असतील ना खूप जणी.
हा, आज भरपूर गर्दी होती आज मी नऊ वाज
हा हा मग रोज किती वाजता जाता.
मी रोज सात एक सात किंवा सहा साडेसहा सात असेपर्यंत जाते. असं करते. तुम्ही काय मग फेशियल वगैरे करता काय.
मी फेशियल नाही करत क्लीनअप करतो घरीच.
घरच्या घरी करता घरच्या घरी म्हणजे कसं नाही काय ऑरगॅनिक.
मिल्क मिल्क काय म्हणतात.
दूध
दूध नाही ती आपली हा मिल्क हा क्लिनजिंग मिल्क नाही हा का नाही क्लिनजिंग मिल्क म्हणजे. हा मी आणून ठेवलाय क्लिनजिंग मिल्क आणि काय प्लस स्क्रब. आणि फेस पॅक
घरी जाऊन.
हेच तीन- तीन गोष्टीच वापरतो फक्त.
हा ते क्लिनअप मध्ये तेच तीन गोष्ट
हा हा. मग आणि मला वाटलं ना का, माझ्या नाकावर असं जामच ब्लॅकेट्स वगैरे आहे. तर मग मी काढते. असं ह्यांनी.
टीम घेऊन ना.
त्या हां. हो स्टीम घेऊन कधी कधी असंच पण काढते. ह पिंपल्स पिंपल्स नाही माझ्या गालावर. पण आता ते कसल्या तरी फोड्या झाल्या त्या काही जातच नाही. चेहऱ्याची पूर्ण वाटच लागली.
मला तेन फोटो पाठवा. मग आम्ही सांगतो. तुम्हाला काय आहे नक्की प्रॉब्लेम ते. कधी किंवा आपण मेकअप मध्ये वगैरे काय प्रोडक्ट युज केले ना. आ का कम त्याचे पण साईड इफेक्ट असतात. असं असत. किंवा आता आता हिट पण हो
हां बोला.
हीट होती ना. ता. म्हणजे जून महिना, मे महिना पूर्ण हिट मध्ये गेलाय. मग त्या हीट मुळे पण माझे प्रॉब्लेम होऊ शकतो. खरं, आता मी माझ्या आता कस्टमर आहेत. हा आ आता कस्टमर आलेत ना. माझ्याकडे जेवढे ते सगळे पिंपल्स मधलेच होते. मी आज दोन दिवस त्यांच्यावरच काम करते. हा हा म्हणजे आज आज पण फेशियल होते. किंवा क्लीनअप ते त्यांच्यावरच होते. आणि ते कसं आपल्या खाण्याच्या तरी हिट बाहेर येते. हा. आपण कोणती मेडिसिन घेतो किंवा काय
हा. हां हां मला वाटते. मी हां. मला वाटते मी आंबे जास्त खाल्ले ना गरमीच्या हेच्यात हा ते बाहेर पडले.
हा ते उष्णता मग तुमचे ते पिंपल्स नसतील. ते उष्णता असेल ते बाहेर.
हां ते काहीतरी पिंपल्स नाही आहे ते. फोड्या आहेत बारीक बारीक. किंवा टॉयलेटला साफ न म्हणजे नाही होत तर, तेव्हा येतात ना. अशी फोड्या.
नाही. पण ते मला फोटो तुम्ही सेंड करा तुमचा मग मी बघते. मग मी सांगेन तुम्हाला, कारण त्याच्यात पण प्रकार आहेत. जर हिट अ सेल ना, म्हणजे हे आंबे खाऊन आलेले. तर त्यांचे असे पिंपल्स साईज येतात ते. आणि पाण्याचे असतात ते. ते म्हणजे अस उपासारखे नसतात. पाण्यासारखे असतात आणि आपल्याला जेव्हा आपले अ म्ह णजे टॉयलेट ला वगैर, साप नसेल पोट आपला तर हा तर, त्याचे तुम्हाला ला फोरहेड येतात. चींनच्या टाईट मध्ये येतात अस असत. हार्मोनल चेंजेसचे. मग प्रत्येक पिंपलच्या वेगवेगळे प्रकार आहेत.
हा हा बरोबर माझा पे चेहरा किती किती आता खराब झालाय. त्याच हेनी आधी मस्त होता. आता फोड्याच झाल्या सगल्या.
बापरे!
मग काय नजर लावली वाटत कोणीतरी..
मेकअप!
मेकअप मग काकी शुगर पॉप्सचा फाउंडेशन चांगलं आहे ना म्हणजे स्वतःसाठी वगैरे
हा चांगयच..
हां हां मी कुठला वापरते आ
हो पहिले चेक कर का माहितीय का ते काय होत माहितीये आपल्याला सूट नाही झालं तर मग हे होतात ते साईड इफेक्ट इफेक्ट देतात, पहिले चेक करायाचं आपण एक युस करायच, आणि ते नोटीस करायच की म्हणजे आपल्याला की त्याचा साईड इफेक्ट होतय की नाही काही ह्यानी पिंपल्स येता येत कि काय
हां लावलेला मी लावलेला शुगर पप चांगलं वाटलं म्हणजे असा
हा, त्याचं पे ए बेनिफिट आहे आणि बेनिफिट चांगलंय म्हणजे असं मेकअप पण आणि प बे मेकअप मेन, फुटत नाही ते.
हा, बरोबर.
मी बघितलंय, म्हणजे माझ्याकडे पण होतं ना त्याच्यातलं. खूप छान आहे, त्याचा रिझल्ट पण छान आहे.
हा. आणि ते आता इंस्टाला बघा, ते कुठली? क्रीम ती आली आता
म्हणजे?
अं... नाव पण नाही आठवत आता.
कशासाठी आहे?
कुठली तरी, अशीच म्हणजे सिंपल मेकअप असा
हा. इंस्टावर आता फॉर युवर फिफ्टीचे आले, डायरेक् क्ट, क्रीम ती यूज करायची आहे. म्हणजे फाउंडेशन वगैरे कॉम्पॅक्ट इ म्हणजे सगळंं इन्क्लूड आहे ती. फॉरेवर फिफ्टी, हा. फॉरेवर फिफ्टीची आलीय. माझ्या कडे फॉर युवर फिफ्टी ची लिंक आहे. जर पाहिजेच असेल असलं ना? तर मी मागवू शकते त्यातलं, प्रोडक्ट. कारण आम्हाला डिस्काउंट असतो ना.
डिस्काउंट, हा बरोबर.
हा. मध्ये माझ्या कंपनीशी मी, त्यांचा सेमिनार अटेंड केलेला आहे ना. तर कंपनीशी, टायप आहे अशा त्यात तर तर मग मला ते डिस्काउंट भेटतोय.
हा, बरोबर. तेच. चालेल, मग मी तुम्हा मला पाहिजे असेल ना, तर मी तेव्हा सांगेन तुम्हाला.
चालेल. माझ्याकडे आहे पण, एक दिवस म्हणजे त्याचा डेमो बघून जा तुम्ही, कधी इकडे फेरी झाली तर आमच्या इकडे. मध्ये ते मग दाखवेन मी, तेच आहे की नाही.
चालेल, चालेल.
झालं जेवण बाकी, जेवण झालं?
हो. हो झालं, आज काय होतं? अं, नाही ते आता काकीकडे गेलेले ना मघाशी तर, त्यांनी मला हे दिलेला. अअअ काय साबूदाणा, साबुदाण्याचे वडे पण ते जाम ते ऑईली होते. तेलकट होते. त ते घाशातच हे झालेत. खवखवते घसा, असा हो, कोमटच पाणी पियायला लागेल आता. उद्या परत बैठक हाय बाय. हां, हो. मी जॉबला जाते ना
बो क्या
हम्म, नऊ ते सहा असता. आजचा आठवा दिवस
बापरे! आताच लागले की, कॉंग्रॅच्युलेशन
ओ, थँँक यू. हा मग काय फिरायला वगैरे, फिरायचा प्लॅन केलाव की नाय?
नाय काय नाय. आता पा सध्या पाऊस हाय ना, म्हणून सध्या ना, आणि आता सीझन पण ये. म आता बघू या नंतर वॉटर पार्क वगैरे कुठं कुठेतरी फिरायला जाऊ, असं करू.
म, आधी नाय गेलात, म्हणजे उन्हाल्यात वगैरे
हं, नाही.
नाय ना?
नाही. सध्या म्हणजे घरी कामं होती ना, म्हणून नाही गेले. चया म, मी उद्या तुम्हाला कॉल कर ते, हं, जेवायला चालले, आईने आवाज दिलाय. ह चालेल, हा ठीक हाय, हा चल बाय
हां बाय